हा बोला.
हा बोला.
हा आता लावला होता तुम्हीच ना.
हो हो मीच आहे.
तेच म्हंटलं त्या अजून त्या दुसर ताईन लावला होता मला वाटलं तोच आला की काय परत,
नाही नाही. म्हणजे तुमचा शॉप छोटा आहे का मोठा आहे?
नाही आमच ना ते म्हणजे गाव इथं जवळ बाजारसांगवी म्हणून-
हा हा
तिथं रोज जातात ते शॉप वर मग रोज तिथून ये जाय करतात तिथे खेडे पाडे आहे ना खूप.
हा हा
हा आणि आम्ही मग इकडं राहिला इकडे आहे दुसरीकडे परत.
होय चालतं म्हणजे चालतं का?
हो चालतो. चालत पण शिलाई कमी ना ताई आमच्याकडे भरपूर-
किती आहे साध्या ब्लाऊज ची.
साधे ब्लाउज चे दोनशे ऐंशी प्रिंस कट.
नाही हो साधं अस तो आपलं फोटक्स-
अनं नाही प्रिन्स कटच ना आस्तर लाऊन.
नाही तुम्ही फोरटक्स नाही शीवत का मग.
हो शीवतोना फोरटक्स सगळे
मग ते कितीला शिवतात सांगा, म्हणजे बिनाअस्तराचा कटोरी चा ब्लाऊज कितीला शिवतात.
त्याचे आता शंभर रुपये घेतोय आम्ही, आता-
होय मग तुमच्याकडे जास्त ना मग आमच्याकडे साठच रुपयेन.
हो का?
हा तुमच्याकडे प्रिन्सचे किती आहे?
दोनशे ऐंशी.
आमच्याकडे दोनशे रुपये वाटत दीडशे रुपयेच घेतात.
नाही पण मग दोरी वगैरे सगळं त्याच्यात त्याच्यातच आहे मग
मग आमचं पण इकडे असत ना आपण खूप कमी आहे आमच्याकडे तरी
लेस वगैरे सगळं त्याचतच.
मग आमचं पण असत पण एवढं नाही घेत. हा दीडशे दोनशे पर्यंतच आहे मग वेगळं आहे. डिझानंच वगैरे घलं तर मग साडेतीनशे रुपये
नाही मग आता कस ते एकच आहे कमी शिलाई घ्यायला पण नाही परवडत ना आम्ही म्हणजे वापरतेच करतो काम
ह हे आमच्याकडे सगळं दूरच आहे कसं
हा
हा हां
आई भरपूर शिलाई आमच्याकडं घेता पण मग सगळेच घेताना
हा बरोबर आहे. बाकी काय मानता तुम्ही?
बाकी काहीच नाही मग आता बसलेलं आहे पावसामुळ एका ठिकाणीच
हा तेच ना पावसामुळे काही काम पण नाही होत
मुलं काही झोपलेले आहे काही करताय अभ्यास
अभ्यासच पाहिजे आता बोर्ड एक्झाम आहे ना
हम् ते बोलले उन्ह आले ते ना शाळेतून मग थोडे पडले आता
बाकी काय म्हणता अजून.
बाकी काही नाही मग
हमं
दुकानं वगैरे कुठं?
सिहोर
नाही घड्या तिकडे नाही गेलेलो
होय
नाही.
तेच तुमच्याकडे काय फेमस आहे खाण्यामध्ये
खाण्यामध्ये आमच्याकडे का?
हां
काही नाही हेच कचोरी वगैरे
अ असं प्रॉपर लग्न वगैरे असलं काय राहतं मेन्यू?
अ
हॅलो.
गुलाबजामूनच असत आणि नुकती रात्री जास्त.
हो आमच्याकडे वरण बाट्टी आणि वांग्याची भाजी असती.
हो का? वरणबट्टया पण करता. पण मग लग्नाला नाही करत लग्नाला नुकती वगैरे असंच असतं. एक पनीरची भाजी असती नाही तेव्हा वांग्याची भाजी असते.
वेगळी पद्धत, आम्ही म्हणजे खांदेशकडे येतो त्यामुळे वरणबाट्टी राहती.
हा हा नाही आमच असं बड्डे वगैरे असलं का त्यावेेळेस करता बड्याच त्याचं.
होय.
आणि बाकीच मग लग्नाला म्हटलं तर हाच मेनू असतो. वरण-भात शेव.
आमच्याकडे ते नसतं आमच्याकडे फक्त हॉलमध्ये लग्न केलं तर अस राहतं. पनीरची भाजी, गुलाबजाम वगैरे नाहीतर मग दारी लग्न केल्यावर वरण बट्टीचं राहते.
नाही आमच्याइकडे गावाकडं पण केलं ना हेच राहतो मेनू. आणि याच्यामध्ये पण केलं तर याच्यामध्ये मग खूप राहतं मग
हम्म जिकडले तिकडले वेगवेगळे पद्धत असते आता.
हो हो वेगवेगळे पद्धती
हा
खांदेशी भाग हा तिकड मंग ते पुरण पोळी करताना जास्त.
हो पुरणपोळी वगैरे असतंच ना आम कशाला आ म हो हो
हा. जे आमच्या तिथं हाय ना एक जण दिलेली ताई तिकडं दिलेली
हो
खानदेशमध्येचं तिकडच तर त्या आणते बघा बनून तिकडूनच कार्यक्रम असला का त्यांचा इकडं.
आम्ही पण नाही बनवत ते एकदम तिकडे जळगावकडे खानदेश असतं पुढे ते बनवतात आम्ही पण नाही बनवत ते
हो का हा मग जळगावकडच इकडं
जळगावकडेच बनवता ते जास्त हा हा तिकडच बनवतो आमच्याकडे नाही बनत ते मांजून मिळे.
हा
पण बघितले.
हा तुम्हाला माहित असन नसण बनवत असणं पण ते
हा हा बनवता इकडे पण आम्ही नाही बन बघितले अजून हम्म. ते खूप पण मोठी असते ना आणि त्यानी अस गोल राहतो.
हो हो ते हा ते काहीतरी त्याच भांडच असतं ते वेगळं
हा उलटं असतं ते ठेवलेलं. हम्म हातावरच ती पोळी लांबवावी लागते.
हम्म हातावरच
हा अशी उभी.
ते आता तिथं पण घरोघरी नाही बनून देत तिथं आता असे म्हणजे आपले ऑर्डर कसं देतो आपण
हा कॉन्ट्रॅक्ट
हा तसं ते ब दोघी तिघी बाया बनून मग करून देतं बा ऑर्डर द्यायची त्यांना लग्न कार कशाची पण
हा हा
ते बनवून देता मग समद्या.
हा
असं ना असं नाही देत आता रोज कोणाला येतच नाही ते जास्त करायला मग. आता सगळयालाच नाही जमत पहिला बायकाला येत होत तेवर.
हा पहिल्या बायकांना जमत होते.
हां.
हम्. आणि चाळीसगाव कोणी भरपूर आहे चाळीसगाव धुळेला तेच करतात. त्यांना जमतो ते आताच्या. हा.
पाटणा देेवी म्हणून हायना तिकडे जात असतो आमचं घो
हा‌.
हा चाळीसगावकडं
हम्. धुळे.
हो. पाटणा देवी म्हणून.
हम् हम्. त्याच्याकडे ते राहतं सांगाल ना जमतं पण ते.
हो.
हा हा.
आम्हाला नाही जमत आम्ही असंच साधी पुरण पोळी करतो निसतं.
हो आम्ही पण तिकडं तसेच करतो. हम्म. जॉईंट फॅमिली आहेत का? मग नाही.
हो‌. जॉईंन फ म फॅमिली.
सासू वगैरे सोबत अस
नाही. सासू नाहीये सासू माझ्या लग्नाच्या अगोदरच वारलेल्या होत्या.
होय.
हो. आणि नंतर मग सासरे वा
अच्छा! म एकट्यात आहात का तुम्ही? हॅलो. हॅलो. हॅलो.
हां बोला.
एकटेत का म्हणलं तुम्ही?
अ नाही ना हा मी दोघंजण नाही ना. लहान भाऊना त्यांना मग ते जाऊबाई लग्न झालेले आता चार-पाच वर्ष झालेले.
होय तेच.
हा. त्यांची बाळ होती ती.
हो का?
हा.
चांगलय‌. बाकी तब्येत वगैरे चांगली आहे तुमची.
हो. तब्येत चांगली आहे.
हममम.
तुमचं कोण आहे? मम्मी पप्पा वगैरे मम्मी पप्पा सोबतच राहता का? हो का.
हो. फक्त काका आणि काकू जॉब साठी तिकडे गेलेले पुण्याला.
हो का.
हा बाकी सगंळी जॉईंट फॅमिली आहे आमची.
हम्म,
हम्, राहिजे माझं टास्क कंप्लीट
हो आला पाहिला, येच्या बद् बद्दल मला लवकर माहिती नव्हतं, नाही तर मगं माहिती असत तर अदोगर थोडे हे झालं असतं.
हा, नाही पण आता हळू-हळू होऊन जाईन.
आता -आता माहीत झालं ना, त्याच्या मगं आता पहिले- पहिले काहीचं केलेलं नाही मी टास्क. पहिल्यादाचं केलेलाय आता.
हा आणि आता कळत जायची वेळ ओळखींना पण सांगायचं म्हणजे त्यांना पण कॉल लावू शकता आपण,
हो,
हा, आपलं पण होतं जाईल, त्यांचं पण होतं जाईल.
हा,
हं,
हा म आता दोघीचं पूर्ण झालं ना, आपला आता?
हा, हे आपण एका व्यक्तीला पाच वेळा कॉल करू शकतो.
एका व्यक्तीला पाच वेळेस का?
हो दिवसभरातून फक्त पाच वेळा करू शकतो, ते पण पंधरा मिनिटाचा गॅप घ्यायचा.
हो का? नाही मंग मी पहिल्यांद टाक टाकलं होत ना, त्यांचा अं नंबर नव्हतं दाखवत मग ते डबल
हा नाही- नाही कोणाचे एकशे ऐंशी मिनिट कंम्प्लीट झाले ना त्यांना कॉल नाही लागत.
नाही आता आपण हे कंमप्लीट केले ना, नंतर अर्धा तासनं लावाचं सम
नाही ओ, आता तुम्ही मला कसा कॉल केलेला.
हां,
तर मग एकशे ऐंशी मिनिटं जर माझे कंप्लीट झाले असेल
हां,
तर मगं तुम्ही मला
हा, हा, हां. हा त्यांच टास्क पूर्ण झाला समजा.
हा त्यांचा झालेला असतो, तर त्यामुळे करू नाही शकत.
हा मग ते बरोबर ते दाखवू लागलं मंग त्यांच झालेलं असंल नेहमीचं. हम्, तसंच असेल काही तरी, हो. नाही तसंच असंन म्हंटलं ते काहीतरी मगं.
हा ना, चालतयं मंग हो चालं, झाले आपले टेन मिनिट्स.
हो झाले ना.
हो-हो.
ते कट होतं, नंतर काही कट नाही झाला नंतर फोन.